मॅडम आवाज येतोय का?
हा येतोय येतोय बोलाता आता तुम्हाला येतोय न माझं
हो हो येतोय. झाला का तुमचा क्लास?
हो झाला बघा आत्ताच झाला. म झाल्यावरच तुम्हाला कॉल केला.
अच्छा अच्छा
हम्म आणि काय म्हणताय पाऊस आहे तिकडे
आओ पाऊस खूपच ये तुमच्याकडे
हं आहे इकड पण आज म्हणजे काल दोन दिवस झाला आहे.
हा हा हा हो दोन दिवस झाले, इकडे इतकां पडतोय ना अक्षरशः रस्त्यांवर पाणी जमा झालयं ओ
इकडे एवढा नाईये थांबून थांबून आयं एवढा नायं इकडे नाई एवढा नाइये इकड
पडते पण आमच्याकडे कंटिन्युअस असतं न जास्त जोरांनी नाई पडत थोडा थोडा थोडा थोडा बारीक असा चालू असतयं आणं दिवसभर चालत ते
अच्छा अच्छा हा हा
हम्म आणि नेमकं काय होतं जेव्हा आपण बाहेर निघतो ना तेव्हाच पाऊस पडतोय.
पाऊस पडतो. हा तेच होतंय. हा मला पण मुलीला दवाखान्यात घेऊन जायचं असेल त्या वेळेला पाऊस चालूच कंटिन्युअसली पाऊस चालूच असतो.
हो ना आणि म नंतर पोचले न तिथं की मग नाही पडत.
हा सेम सेम इकडही तेच होतंय.
हो पण तिकडे पाऊस जोरानी असतो ना मॅडम
हो असतोय पण एवढा पण नाही एकदम आला तर जास्त जोरात असतोय नाहीतर मग थोडा थोडा थोडा करुन पडतोय. रात्रीचं त्याला दहा वाजले म्हणटलं की, कन्टिनुअसली पाऊस आहेच सकाळी सहा वाजूसपर्यंत
हो तसाच देऊन देऊन दिवसापासून ना थांबलाच नाहीये पाऊस ऊनच नाहीये नुसता पाऊस पाऊसच पडते.
हा तेच होतंयं इकडे पण तेच ये.
ओ स्वयंपाक वगैरे किती वाजता करतात मग तुम्ही
आता हा क्लास सुटला त पोरं बसवल्यात अभ्यास करायला. आता क्लास सुटला की मग जयचं करायला. आता काय आम्ही तिघच जण ये, सासूबाई काय नाईयेत गावी गेल्यात आम्ही तिघांनी पुरता करायचा.
अच्छा तुम्हांला नणद वगैरे आहे का म्हणजे
हो हो आहे की नणंद आहे. तिज पण लग्न झालंय.
अच्छा आणि जाऊ नाहीये ना?
नई जाऊ नय एकटी ये.
हो ते बरंयं बाबा कंमपॅरिझन असते जाऊ असली की,
हा माझ्या नंदेला आहे त्यांच्या तर खूप कंपॅरिझन म्हणजे एकमेकीची भांडणच नुसती
हो
तेच ना
तुम्हांला जाऊ
मला आहे ना मोठी आहे माझ्यापेक्षा मी लहान आहे
हो का त्या का कुठे असतात मग
त्या गावीच असतात गावी म्हणजे चप पर जळगाव मध्ये राहतात आणि सासू, सासरे गावाला राहतात खेड्यावर कारण तिकडे शेती आहे ना ना मग ते शेती करतात आणि अगोदर पासून तिथंच राहिला त्यांना असं जळगाव मध्ये किंवा सिटीमध्ये राहायला नाही आवडत
ते ओ सगळ्यांचं तसच आहे
ह
येत असतील मग सुट्टीला वगैरे तुमच्याकडे
ते वर्षातून एकदा येतात त्यांची पिकं वगैरे पेरली गेली ना मग निवांत असतं बघा एक महिना मग तेव्हा येतात निवांत एक महिना
हा
तोपर्यंत पीकं वाढतात मग कापणीच्या वेळी वगैरे जात तात परत नाही थांबत
हा, हा
हम्म नाही म्हणजे सगळे असं सेपरेट, सेपरेट एक नणंद आहे ती तिच्या, तिच्या हेच्यात बिझी आहे तिच काय एवढं टेन्शन नाहीये आणि मी पण जास्त संपर्क ठेवत नाही जास्त एकदम बोलायला गेले ना मग ते जास्त डोक्यावर चढ ते इथं आपलं आपण पिसलं जात नाही टाइम पण नसतो
हो ते तर आहेच
हा
मला पण आहे माझी नणंद पण चांगली तिचं काय नसतं ती इथंच आहे म्हणजे जवळ म्हणजे तकडे तासगाव आहे ना ते तासगाव मध्ये असते ती तिचं काय नसतं ती एकदम निवांत आहे फ्रेंडली फुल फ्रेंडली
हा मग तस असलं की प्रॉब्लेम नसतो आमच कस हे ते खेड्यात राहिलेली आणि ती शिकली पण नाही ना जास्त म तिचं असतं म्हणजे असं एक असं अडम, कडम बोलणं आणि मी कधी खेड्यात नाही राहिलेली त्याच्यामुळे काय होतं माझं आणि त्यांचं एवढं जमत नाही मग मी थोडंस असं आपलं असं कामापुरतं वगैरे असं जास्त संपर्क नाही ठेवत रोज रोज कॉल करणं वगैरे असं नाही होत बाबा आपल्याने पॉसिबल
त्यांना खूप एक्सपेक्टेशन असते मग की नाही सारखं, सारखं फोन केला पाहिजे
हा, हा
हम् सारखा फोन नाही होत ना आपण पण इकडे बिझी असतो ते आपल्याला नाही समजून घेत पण बिझी असेल का काय
हम्म तस समजून घेतच नाही
ते खेड्यातले लोक नाही समजून घेतो आणि ती जरी हा सिटीत राहतचली ना आता तरी पण ती लहानपणीपासून तिथंच वाढली ना तर ते त्यांचा विचारच एकदम डिफरंट आहे मॅडम जमतच नाही मग माझ आन त्यांचं एवढं
हा हा हा.
त्यापेक्षा कामापुरती थोडं असं असलं म्हणजे जास्त वादविवाद पण होत नाही.
हम् हम्.
आणि रिलेशन असत बऱ्यापैकी असत. जास्त नाही कमी नाही व्यवस्थित.
आता तेच मी पण माझ्या नंदीला केल तर मगाशी फोन असतोय आमचा दिवसातून दोन वेळा तर असतोय म्हणजे आमच्यात असं कोण म्हणणारच नाही आमच्याकडे बघून की आम्ही ननंद भाऊजी आहे म्हणजे असं फ्रेंडलीच आम्ही. माझी फ्रेंड जशी तस आम्ही दोघ मैत्रिणी सारख हा. ती पण कसं घरातले जरी माझ्याबद्दल म्हणजे घरात आमच्या तसं काय रोखजोक नसत. ते जास्त करून सासू मध्ये अस फक्त झालं कधी आमच त कामावरूनच कधी झाला असेल म्हणजे एसेप त्यांच काय आहे की जास्त करून मी कामं करायची त्यांनी कमी करायची सगळी कामं मीच करायची असं हे आहे. मग एखाद वेळ मी नाही केलं तर आमच्या नोकझूक होते सारखी मग ती जरी मी नंदेला सांगित माझ्या साईडनच भांडत्या त्यांच्यासोबत की तुम्हा कडत नाही का तुमची मुलगी पण कु नांदाला आहे, मग तुम्ही मुलीसारखं तिला जपा मग ती पण तुम्हाला आईवडीलच म्हणणार ना आणि मला माहिती आहे वहिनी कशी असं तसं म्हणून. ती बायासाठी भांडते त्यामुळ म्हणजे ती त्यासाठी म्हणजे जसे नानंद ती मला वाटतच नाही आणि ती पण म्हणते की मला तुम्ही वहिनी असं वाटतच नाही आपण. फ्रेड म्हणूनच चांगले.
अरे वा.
असं चांगलं, हा आमचं बॉन्डिंग मस्त आहे.
हा तेच महत्वाचं असते.
हम्म.
कसं आहे ते सात-आठ वेळा तिकडे घरी फोन होणार बरोबर मग ते घरी एकटेच असतात साज रे मग ते आमच्या चूगला तिकडे लावणार त्याच्या चूगला हे आणि आम्ही दोन म्हटल्यावर ते चुकल्याच चुकल्या आणि कंपेरिझन मात्र भरपूर चालते. की नाही मग ही अशीच वागली, ती तशीच वागली मग ही टाईम नाही देते, ही टाईम देते असं.
आमचे म्हणजे माझे ना माझ्या माझ्यासोबत एवढी चांगले आहे पण तिझ्या नांदीसोबत त्यांचा पटतात. नाही कारण त्यांची नानंद तशी नाहीये. त्यांच्या नंदेचा पण सेम तुमच्यासारखी कंडिशन तिला पण जाऊ आहेत. त्यांनी आजूबाजूला राहतात, म्हणजे इकड तिचं घर आहे तिकडे त्यांचं घर आहे. एकाच गावात आहेत एकाच ह्याच्यात राहतात पण सासू-सासरे एकीकडं. आणि ह्या दोघी एकी वेगवेगळीकडं असं राहतात म्हणजे पटवून घेत नाहीत त्यांच्या पण सेम तुमच्यासारखे कंडिशन आणि ननंद मुंबईला असते. मुंबईला असून सुद्धा ती एकदम हच्यासारखीच वागते म्हणजे घरी आलं की अ मम्मी तूच काम करतेस वहिनी करत नाही. आणि बसणारच, हा ती बसणारच नुसते दुसरी कामं करायची नाही त्यांनाच काम लावायची कुचकच बोलायची. हेच करायचं, तेच करायचं असं त्यांची ननंद आहे.
ते डोक्यातून निघते हो असं असले की. आपण कितीही जीव लावला आणि त्यांनी असं वागलं की मग आपल्याला वाईट वाटते ना.
हा आमची म्हणजे आमची माझी ननंद एवढी चांगली आहे की तुम्ही जरी आता तिच्यासोबत आला तरी ती तुमच्यासोबत एवढं असं वागणार की तुम्ही म्हणणार नाही की माझ्यासोबत आत्ता बोला लागल्या एवढ तुमच्यासोबत ती फ्रीली वागणार. तुमची सगळी जी कामं असेल ती करणार एवढी चांगलीये. घरात पण तशीच बघते पण त्यांच्या घरात गैरसमजच होतात की ही चांगलीच नाही असं त्यांनी जे धरलंय ना ते तसच. ती किती जरी चांगली वागली तरी तिला कोण चांगलं म्हणतच नाही. फक्त एवढंच की भांडणं वगैरे लागले की मग तिचा संताप झाला की ती कोणाच ऐकत नाही मग ती तोंडात येईल ते बडबडते, मग ती तेवढंच धरून बसतात की आम्हाला अशीच बोलते. तशीच बोलते असं करतात.
अ, त्यांची टेंडन्सी वेगळी असते. आपण किती चांगलं वागलं ना तरी ते तसेच असतात नाही मी आता सोडून दिलं बाबा. सुरुवाती, सुरुवातीला खूप वाजल आता डायरेक्ट सगळं सोडून दिलं कामापुरती बोलायचं विषयच खतम.
नाही आणि जसं म्हणजे काय जिथं आपण जास्त एफर्ट देतो ना तिथं जास्त आपली किंमत नसतेच. एवढं मला मात्र एवढं माहित आहे मला. जिथं आपण एफर्ट्स देणार नाही कि तिथे त्यांनी आपल्याला लय बघणार म्हणजे हे करणार.
एफेर्ट्स देऊन पण नाही समोरच्यानेचं समजून घेतलं पाहिजे नाहीतर आपण वेड्यासारखे एफेर्ट्स देतोय त्याला पण काय अर्थ नसतील ना.
हो ते तर आहेच.
हम् म समोर समजून घेणार नाही की आपलं पण डोकं कधीतरी फिरतो.
फिरत, ते आता एवढं करतात घरच्यांसाठी तरी
हम्म हम्म हम्, तेच ना. सण वगैरे सगळे साजरे करायला येत असेल ना घरी?
हो नाहीय त्या जास्त येत नाहीत म्हणजे त्या कशा खेड्यात राहतात ना. मग खेड्यात असल्यामूळ त्यांनी काय केले. अ त्या-त्यांच्या म्हणजे त्यांच-त्यांचं वेगवेगळं दिले दोन्ही भावांना वेगवेगळं मग त्यांची बाग वगैरे असते द्राक्षांची बाग माहित असेल तुम्हाला. मग ते असत परत गाई, गोठा.
म्हणजे नाशिकला का?
नाशिकला नाही इथंच तासगावला.
अच्छा!
तासगावला पण द्राक्षांच भरपूर असत ना. मग त्यांचे गायी वगैरे आहेत मग त्यांना सोडून यायचं म्हटलं की त्यांना टेन्शन, आता त्यांना अ दोन मुलं होती ऑलरेडी पण त्यांना मुलगीची हाऊस होती म्हणून त्यांनी थर्ड चान्स घेतला.
हा अरे बापरे!
आणि झाली मुलगी त्यांना आता वर्ष झालं तिला पण. मग काय डिलिव्हरीच्या टाइमाला आलेली त्यावेेळेला एवढं त्याच्यानंतर तर आमचे सासरे वारलेले मग त्यांचं श्राद्ध होतं त्या टाइमाला एक एवढंच येऊन गेल्यात परत येत नाहीत, त्यांना जास्त दिवस यायला भेटत नाही घरातले म्हणजे पटवून घेत नाहीत त्यामूळ कुठं जात नाही. आणि ती इकडं आल्यावर मग कसं मुलं शाळेला जातात एक त्यामुळे क नई त्यांच्या डब्यांचा हाल, हेच हाल म त्या जास्त
हो पूर्ण डिपेंड त्यांच्यावर असेल ना मग ते प्रॉब्लेम होते. वादविवाद होण्यापेक्षा जाऊ दे बाबा.
जरी त्या आल्या तर मग मागं गाई त्यांची शेण, धार सगळं. त्यामुळे मग त्या जास्त- येतात आला तर मग काय आज यायचं दोन दिवस राहायचं आणि लगेच जायचं किंवा सकाळी- सकाळी धारा वगैरे काढून यायचं, ते चार पाच वाजता लगेच रिटर्न जायचं असं आहे त्याचं. मग डिलिव्हरीच्या टाइमला आलत त्यावेळेस बघा एक चार जास्त दिवस राहिला त्यावेळी मग काय केलं त्यांच्या हसबंड नी जेवढ्या गाई त्या सगळ्या विकून टाकल्या कारण त्यांना एकट्याला पण लोड ना आणि दिदीना लगेच जमणारच नव्हतं जायला म्हणून त्यांनी विकून टाकल्या मग दीदी परत इकडून तिकड तिकडे गेल्यानंतर मुलगी सहा-सात महिन्याची झाल्यानंतर परत विकत घेतल्या मग.
करा ना, हम्.
हा चालत, हा.
हो.